हा.
हां बोल.
हा तेच ना. काय होनार आता ते आपल्या पोरां वरला. का आपल्यालाच माहती असत कि आपण काय? करतोय. समोरच्याला असं वाटत की नाही आपण रिॲक्ट करतो. छट छोट्या छोटया गोष्टीना ना.
हा.
मग ते समजू नाही शकत.
हो.
असं होऊन जातं.
हा जाऊ दे बाकी अजून काय? का झालं तिचं होमवर्क.
हो अगं होमवर्क झाला सगळं फस्टेश शन अजून तीच्यावरच काड काढून होतं मग.
कशाला फ्रस्ट्रेशन काढायचं काही नाही आपण त्यांच्यासाठी आपल्यासाठी एवढंच लक्षात ठेवायचं बाकीच काहीच नाही हे करायचं.
पण त्यांनाही कधी कधी आप आपण नको असतो ना आपणच चुकीचं त्यांच्या याच्यात
असं काही नसतं. ते टेम्पवरी असतं माहिती का? कसं होतं ते आपलंच म्हणजे- तू कधी बोलली अशीलना की नको तू माझ्याशी बोलू नको. नको तू असं करू नको. ते ऍक्च्युली ते वर्ड ते कॅप्चर करतात आणि मग तेच इन रिटर्न आपल्याला कधी- ते ऐकवतात. मग आपल्याला हर्ट होत.
हम् तस नाही ग जाऊ दे नको बोलून आता.
हम्म तू टेन्शन नको घेऊ. आता मला एक सांग आता तू ना तुझी फेवरेट जी एकदम फेव्हरेट गोष्ट आहे. त्याची मला रेसिपी सांग.
असं खूप फेवरेट तर असं काही नाही. तुला डोनट्सची पाहिजे होती ना तुला. ती सांगते. आण मलाच माहिती नाही मला स्वत त्स्वतः लाच माहिती नाही की मी कशासाठी ऑपसेसट आहे असं.
म्हणजे असं काही असेल ना कि नाही ग तसं नाही. हे बघ आता एक स्टेज ना की हा आपल्याला वाटलं. म्हणजे आपण हे अ सॅड असलो तरी हे खाऊशी वाटतं. हॅपी असलो तरी हे खाऊशी वाटतं.
काहीच नाही होत.
माय का?
हम् कधीच नाही जाणवलं मला असं. काय माहिती?
हम्.
असं कधीच म्हणजे. एखाद्या गोष्टीसाठी हा हे पाहिजेच हे आहे. आवडतेच किंवा यांच्याशी मूड फ्रेश होईलच. असं काही नाही फक्त एकच आतापर्यंत कि कॉफी- कि आता शि मला एडिकशन झालं होत‌. पण मी कमी केलं हा म्हणजे कोणत्याही फॉर्म मध्ये
पण कॉफी चांगली असते ना ग म्हणजे हे बघ एक वेट लॉस जर तुला करायच असेल तर कॉफीच तुला घ्यावि लागते. कारण की हे बघ मी लास्ट टाईम हेना डायट केलं होत, तर त्यांनीना ब्लॅक कॉफीवरच जास्त फोकस करायला सांगितलं होत आम्हाला जर का तुमच हंगर. एकदम फॉल्स हंगर असणार. म्हणजे तुम्हाला असं कारण की बॉडीला ना सवय झालेली अस कि या टायमिंगला काहीतरी क्रेविंग हा हा आपण आपल्याला भूक लागलेली नसते. म्हणून मग तेव्हा ते काय बोलले. एक तर तुम्ही सॉल्ट वॉटर प्या नाही तर मग तुम्ही ब्लॅक कॉफी प्या. पंधरा वीस मिनिटं वाट बघा. जर का तुम्हाला अर्धा तासानंतर भूक लागली समजा की तुम्हाला खरी भूक लागली, मग तुम्ही खाऊ शकता ज तुम्हाला फॉ असेल मग ते टामिंग पुढे ढकलं जात.
नाही, कॉफी तशी बेस्टच असते अ ग हार्ट साठी पण चांगली असते. वेट लॉस साठी
हां
आणि म्हणजे प्रमाणात कोणती पण गोष्ट चांगलीच असते, असं काही नाही आहे की. हे असतं अस.
मी तर इव्हन प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ब्लॅक कॉफी घेतलेली अगं.
हम्मम
हो म्हणजे पहिला पहिल फर्स्ट इव्हन तुम्हाला माहितच नव्हतं. तेव्हा तो कॉफीचं प्रमाण खूप जास्ती होत. कारण की माझ्यासोबतची जी कलीन होती ना. तिला वेट लॉस कयचा होता. तिला थायरॉईड होत तिचं पण वेट गेन होत होंत. आणि मला तो ऑलरेडी यांच्यासाठी मला कनसिव करण्यासाठी ती तर मला वेट लॉस करणच होत. कारण की मला डॉक्टर बोलले होत की तुमच वेट लॉस जोर्यंत होत नाही. तोपर्यंत काही तुम्ही सांगूच नका.
मग बरोबर.
तर म्हणजे ते त्यांनी मला. किती सिक्स्टी सेव्हंटीच टार्गेट दिलं होत. कि तुमच वेट ऑलमोस्ट तुम्ही सिक्स्टी फाइव्ह टू सेव्हनटीच्या घरात आणा. म्हणजे मग तुम्हाला नॅचरली कन्सेव्ह होऊन जाणार, मग ट्रीटमेंटची गरज नाही परत तर तसच झालं, म्हणजे ते नंतर हा तसंच झालं म्हणजे मी ट्रीटमेंट बंद केली त्याचे दोन तीन महिन्यानंतर मग कॅन्सहींव्ह झाल होत. मग पण माझी ब्लॅक कॉफ़ी कंटिन्यू होती. ते म्हणजे फर्ट मंथ कळलेलं नाही म्हणून सकाळ संध्याकाळ दुपार आम्ही कॉफीच प्यायचो. म्हणजे सकाळी गेल्या गेल्या ते, ऑफिस बॉय होता तो गरम पाणी आणून द्यायच मग कॉफी टाकून पिऊन घ्यायचो. मग दुप दपारी जेवण वगैरे झालं चार वाजता परत ब्लॅक कॉफी आणि साडेसात पर्यंत टायमिंग होता तर सात वाजता परत ब्लॅक कॉफी. अे तीन टाईम तर आमची कॉफीच व्हाय ची.
चांगलं ना.
हा म्हणजे असं कॉफीने पण काही काही मीथस असे अस. तात ना ग की गैरसमज की हे नाही घ्यायला पाहिजे ते नाही घ्यायला पाहिजे पण हे ना ऍक् क्च्युली सगळं आपल्या बॉडीवर डिपेंड करतं की आपण ऍडॅप्टिव्ह असलो ना.
ह् बॉडी आणि मेंटलिटी समोर. त्याला नाचवून घ्यायच असेल तर मग काहीच चालत पण नाही. जर आपल्या मनाची तयारी असेल की नाही आपलं बाळ व्यवस्थित पाहिजे. तर सगळं चालून जातं बरोबर होतं. पण मग ते का आहे जेवढं नाचवतात ना प्रेग्नेन्सी मध्ये न. तर डिलिव्हरी नंतर तेवढेच पोरपण यांना नाचवतात. मग येतात ना की नो.
अगं कसं आता तुला मी माझं सांगितलं होतं. म्हणजे आता मी म्हणजे दहा किलो. मला प्रेग्न कन्सिव्ह पण झाला दुसऱ्या महिन्याचा तरी मी धळन उचलून आण खालच्या पायरीवर. तिकडच पूर्वीच घर तर बघितलं होतं त्याला लिफ्ट वगैरे नव्हते तिथून मी खालून दहा. पंधरा किलोच दळण खालून वरती आणायची कुंड्या उचलून आणल्या. ते आम्हाला माहित सुद्धा नव्हतं.
हा मग मी तेच म्हणतोय ना बर. जणांना ते चौथ्या पाचव्या महिन्यानंतर कळत.
हम् मममी मग तेव्हा तर माझं मी तर सगळं ट्रॅक. करतच होती ग फक्त पाच दिवसाच वेट करत होती मी पण तरी उचलूनून आणणं. किंवा आता मशीनमध्येध्ये कपडे टाकलेले असेल बिजवलेले कपडे आता बादली तर उचल उचलाच लागणार आहे ना. एक एक कपडे टाकायचे म्हणजे ते मशीनवर पाणी पडतं. एक तर मेटल असतं गंज लागत पाणी पाण्याने. मण ती बादली उचलायची करायची म्हणजे असं पण नाही की नवव्या महिन्यापर्यंत केलं मिळत.
हो आत्ता आमच्यारश्मीच पण आपल्या सारखं आहे बर का. म्हणजे आहे ना प्रेग्नेंट पण उगीचच भाऊकर. बसायच हे असच ते तस ते त. असं काही नाही आता लग्न झाल्यापासून लग्न झालं डिसेंबर मध्ये जवळ जवळ जानेवारी फेब्रुवारी पासून तिच्या घरात हॉस्पिटलच सुरू आहे. पहिल्या सासऱ्याच गोडग्यांचं ऑपरेशन झालं अ ते एक दोन महिने पुरलं तिला. मग ती कुठ याला गेली थायलंडला गेले तर थायलंड. वरून आले आ णितिला बहुतेक कन्सिव्ह झालेलं तेव्हाच असेल. आणि लगेच तिच्या सासूचं स्पाईनच ऑपरेशन केलं. मग ते स्पाईनचं ऑपरेशन किती भयानक असत. सगळं करते अगं आपण म्हणतो असं. पण आहे ना उलट अशेच पुरी चांगलं करून नाही तर माहि ते का सगळं करते ते सासूचं म्हणजे सगळं आवरून. जरी तिला येत नाही पण मग तिचा स्वभाव त अस आहे तर ति सासू पण समजून. एकदम मुलीसारखी हे करून तिला करून घेत. काय आता तिला पण चौथा पाचवा महिनाए पण मस्त फिर ते खातय पितय, स्वतः पण लाईफ एन्जॉय करतय, उगीचच प्रेग्नेंट ते म्हणून ते हे करून बसायचं, असंच काय नाय तिचं पण, मस्त छान का मी गेलो होतो ना तेव्हा तिचं नुकतंच कंन्सीव झालेलं त, पण त्यांच्याकडे ते कर्नाटक लोकांमध्ये सांगत नाही मग.
हम्म.
तर मग आधी नाय होत तर सांगितलं नाही, पण आता तिला स्वतःला तर माहिती होतं ना, ती नुसता असं हंबा हंबाच चालु, म्हणजे असं काही हे नाही की मग सांभाळून नाजूक सारखंच उठल आणि नाजूक सारखच बसल, आणि मग ते काही काहींना नाही का अशा सवयी असतात, उ मी पाय ठेवेल प्रेग्नेंट आहे ना तर मग मी पाय ठेवल तिथं पण त्याच्या आधी समोरच्याचा हात जायला पाहिजे, म्हणजे मी जमिनीवर पाय पण नाही ठेवणार.
नाय असं कशाला कराय च, उलट आपण हा पिरेड एन्जॉय करायचा, फिरायचं, हे करायचं मस्त बघ, मला तर इव्हन तुला सांगते मला पायाला सुजलय ते. काही नाही का व मीटिंग नाही का हेडिंग नाही का काहीच बस झालं, म्हणजे मी तुला काल पण बोलली म्हटलं माझे प्रेग्नेंसी तू अशी गेली ना अशी आली अशीच गेली, अन मला कळलंही नाही की बाय प्रेग्नेंट होती, असं वाटलं की परत मी वेट गेण केलं, ह ह ह.
मग तेच म्हणते ना मी, मला पण मला काय असंच हे नाही झालं माझे पण कुठे आले कुठे गेले फक्त मला सातवा आठवा महिन्यात तारीख रेड वगैरे झालेलं, आणि नंत तर मला ते नाही का तू आले होतीस डोहाळे जेवणाच्या वेळेस पाय सुजलेलं, ते तर डीपी नाई बीपी पण नाही काहीच नाही काही नाही, तरीसुद्धा ते कशामुळे झालेलं ते काही कळना बाब मग तेव्हा, पण हा नॉर्मलच होतं मला पण काय खूप असा, हा हे असंच पाहिजे मी तर माझ्या नवऱ्याला फक् फक्त पाणीपुरी खाऊ घालायला बोलावलेलं, ते सुद्धा धा म्हणे मी पैसे पाठवतो, मोहितला घेऊन जा. म्हणलं बाबा पैसे आहेत ना तेवढे पाणीपुरी एवढे काय पैसे नाही येत अशात हे भाग नाही, नशिबाच्या गोष्टी असतात.
हम्म.
उषा घेत झेलनार भेटले का हे होतं, दबतं. आपलं नसतं ना तसं.
हम्म हम्म, जाऊद्या आपण ना चांगल्या गोष्टी आठवायच्या मस्त. मूड फ्रेश करायचं ए बघ, आपणच आपल्यासाठी असतं. कोण काही येत नाही, उगाच लोकांमुळे आपल्याला हर्ट होतं, त्यापेक्षा बाई खरं ए, आपणच आपलं म्हणजे मेडिसिन पण आपणच, आपली मेडिसिन व्हायचं आणि आपणच सगळ्या गोष्टी करायच्या.
कधी कधी थकतं ग माणूस, चल तू तिकडून कर मला
थकतो मान्य येणा असा, मग कसंय माहितीये का, हा